हॅलो, आ.
बोलो. येतंय.
कुठल्या विषयावर बोलणार आहे?
तुम्ही सांगा?
काय?
हम्म?
मी काय सांगणार? तुम्हीच सांगायचं, कुठल्या विषयावर बोलायचं?
रक्षा बंधन, रक्षा बंधन. बहीण आहे काय तुम्हाला?
नाही. छोटा भाऊ आहे.
मग राखी बांधत नाही कोण?
शेतात पण आहेत.
मग त्या राखी बांधतात?
आ माप आहेत तश्या, मावस बहीणी, चुलत बहीणी. चुलतपण, सख्खी चुलतपण दोन आहे.
हम्म.
सख्ख्या सोळा आहेत.
आं?
सोळा.
एवढ्या? एवढ्या?
प्रत्येक मावशीला दोन-तीन, दोन-तीन पोरं आहेत. दोन मावशीसनी चार-चार, बाकीच्यासनी तीन-तीन.
सगळ्या राखी बांधत्यात काय मग?
हा हा.
हम.
होय.
हात भरत असलं?
हा. जिथं जायाचं, तिथंनं सोडून बाहेर.
हम्म, भारीयकी मग! स्वीट, स्वीट खायला भेटत असेल दिवसभर.
हम्म, कुणाला वेळ आहे खाया?
हम्म?
कोणाला वेळ असतो खायाला?
का?
तेवढंच सांगायच, करायचं बास.
हम्म.
लई खाल्लं की .
होय. मग अजून काय?
काय, तुला वाटलं असेल गिफ्ट ये.
या की.
ए काय म्हणतय अजून?
आं?
दरवर्षी चुलत भावाच्या बहिणी आहेत कणाय.
हा.
त्या तिथं येतात ना, त्यो मी आणि मावस बहीण एक तिथंच ये.
हा हा.
तर तिकड
हा हा आल्यावर सांगा मग.
काय करता?
हम्म.
तुमचा गाव कुरुंदवाड्याला गाव आहे.
हा.
कुरूंदवाड्याला मेन गाव कुठला आहे?
कुरुन कुरूंदवाड्यात आहे.
हम्म. हम्.
बर ना.
काय?
बर म्हटलं.
रेंज नाही काय तिथ?
आहे की मोबा मोबा मोबाईल बद्दल सारखं रेंज प्रॉब्ले
हम्म
हे होत होतं
हम्म. माझं पण एअरटेलच आहे रेंज असत्या खरं. फाई जी.
आ?
माझं पण एअरटेल आहे खरं रेंज असत्या फाइव जी.
माझ्याकडे पण आहे की फाईव जी.
नाना.
आधी-मधी हे होते.
हम्म हम्. पाऊस आहे काय आज तिकड?
मगाशी येत होता आता काय नाही.
हम्म.
तिकड हाय?
होता दिवसभर बारीक आता नाही आहे.
आणि काय?
काय नाही. उम्या स्वर्ग मेरा. पास आओ दिल लगा लेना. कशी तू? हॅलो.
बोलो.
बोला की.
वाघ हम्.
मी जॉब लावतोय.
छान आलाय.
चहा येतानाच पिलाय दोन वेळा. चांदण्यात चिवटी चौकात
एवढा चहा किश्याला पीताय.
कशाला म्हणजे?
एवढा प्याच नाही.
दोन वेळाच प्यायचा सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा.
काल सांग ते ते आवड
नाही एवढं प्यायचंय चांगलं नसतय.
होय का?
होय.
तर ते पोव
हम्म. गोड का शपथ.
आता आत्ता कमी केलंय पहिला
हम्म.
त्याचा हातला हो.
तासा-तासाला.
जरा फिरून आले की प्यायच, जरा फिरून आले की प्यायच.
बायको वैतागत असेल चहा करायला.
का.
किती चहा करायचं मग ते? चणी. हम्म.
वैताग त्यानी
आं?
वैतागतात
आणि?
काय नाही निवांत.
आज
हम्म.
आज कुठली रेसिपी सांगणार?
कुठली सांगू? काल काय सांगितलं?
का
हम्म.
हम्म.
ठी
तुमच काय आवाज येईना बा मला लय राग यायला.
एवढा राग याला
मग काय आवाज येईना हम् हम् चिवंड्यागत हम् करायचं वय.
कोण कोणडे.
मी मीच की.
असता येते काय?
येतयच म्हणल पाहिजे आता.
एखाद्या मशनी आज दुसऱ्या मशनी उभ तिकड आवाजच ये ना.
हम्म.
चा आहज जास्त आहे आणि त्यात फ होत.
हम्म.
आवाज
हा हा.
ऐकू येत नाही नुसत हुं.
मी आहे.
आं
यालंय.
बर बोद आतास.
बोला.
सांगा काय तर आता.
आता काय सांगू?
येते ती सांगा, नाही कुठं फिराय गेलता ते सांगा.
कुठे गेल नाही फिरायला, उद्या जाणार आहे वाडीला.
आ नगसवाड.
होय.
त्या तयार. ते राहाय फक्त उद्या‌ उद्या ग त फ पप्पला विचार पप्पाला कंपनीलाण्या सांगितल्या. कोणता? फोन दा आता च कायचं करा व्यवस्थ दिवस काडायच. हॅलो.
हा, हॅलो म्हणालाय काय दाब द्यायला.
हॅलो म
ताप कशाला दु.
हम्म.
आहे ते कण पिण तिथं आणि तयार करत्यात. आणि चार चाक, चार चाक, चार चाकाची, चार चाका. काय नाही की आता कोण नाही त्या वरच कापायच आ सफळ का
उद्या सांगतो उद्या तु आ
हम्म.
हॅलो.
हा.
गोळ्यात खालल्यात काय?
खालल्यात. मग?
मग काय.
उद्या उद्या जाणार आहे वाडीला.
फिरायला.
फिरायला नाही देवाला बा
आज जायायच, उद्या जाणार आहे.
उद्या गुरवार आहे.
आज गुरूपौर्णिमा.
गर्दी असत्यालय.
ते गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
थँकस.
मी टु थँक्यू.
ऊद्या काय गर्दी नसत्या?
उद्या पण असत थोडी असते कमी असते गर्दी.
ईकडुन जाणार.
अकरा.
करा.
हॉस्पिटलला पण जाणार आहे ना.
आज मिटतय ना हॉस्पिटल?
मीटच नाही बघा की नुसता बोलवायला सारखं-सारखं. हेन्ही पण चिडायल्यात आता. सारखं-सारखं काय एकदाच सांगालय येत नाही काय म्हणाले त आता. मलाच म्हणत्यात डॉक्टरला काय म्हणत नाही तिथं. नुसता हु हु करून येतात तिथ.
का
का ब का
हम्म.
तुम्ही तर बोलत जावा की.
हम्म
हु हु करत येशील.
ऐकाय लागतय.
ऐकायच की एकदाच सांगा म्हणायच. दहा पंधरा दिवसातन एकदा बोलवा म्हणायच.
हाय की नाही. सारख सारख का उगच यायचा जायचा ताप
त्यो मला वाटत तुम्हाला नुसत फाडाय लागलाय.
मला पण तसच वाटायलय ह्यांना पण तसच वाटायलय. आणि काय म्हंटलाय माहीतीये काय गुरुवारी या. अजून एक ट्रीटमेंट आहे ती करायची आहे आणि एक मंत्र देतो मी ह्यांना सांगितल डॉक्टर अस म्हणत ह्यांनी म्हणायला लागले डॉक्टर आहे का जादू मंतर हाय. तांत्रिक.